ह बोल. अगं मघाशी काल गेली दोघी.
हा मी तिथ करीने गेलो. त्यामु हा. ते नाही का लाकूड पडलं त्यांच्यासाठी त. माझ सांग बोलली एक दिवशी पण तरीेतशी बोलूच नाही राहिल ती. एक स बोल गेले तर कुठं एवढी बोललींत पुढ बोल. हां तशीच करते ती. तर ती पहिली बी एकदा सामान म सांग बोलली नव्हती मग मी अना तर म्हणलं पि.
रा म्ह गेला काय रोग झाला त्यांना ति झाली तस टाकायच नाही तर. मग ते एका समना ते चांगलेच म्हणून ती संग बोलत ना. तर मी, अ ती पोरगी होती ना
मलित.
सलाम करा लालपणी. अरे लाय मग कशी बापत नवकरच त दारात कि तिकाय म्ह आणते दारात. मग नंतर नवीन अस टेन्शन आहेय की ण.
काय ग?
काल इथे बाधी. कॉल कर ना एकला पाच आहे. एकाल बाकी तिसरा कॉल हाय म हां. मग एकाच नंबरवर पाच कॉल करणे का? हां साहावा लागत बी नाई. साव्वा लागत बी नई ना मला लक्षातच नई तेव्हाचं आता मी दे काकूच्या येच्यात बी बंद करते मी असं करून म मोकळ होवून जा इकडे कोणास तरी आहे वाट्ट पोरं हम्म. पोरगी बी बरी असली मोठ्यांन डोळे हां ते त हाये च जागा केली का नावावर? हां.
एका कॉलचे कीती
दोन दोन मिनिंट वरच्या वर बोलाचय हम्म.
असं.
अजून दोन